हॅलो
हा ते टी व्ही समोर घर फोन नुसत चालतय
ब ब ब आज जेवलीस
आता कोण जेवतय न सारख एक वाजता एक वाजता अआ सकाळी होय वय सकाळी
काय कराल्यास
काय नाही बघा
हो
काय झालं प्रिषा
हा कोणाय हा त्रिशा
प्रीशु प्रिशु प्रिशु अणि काय
काय नाय
ह असं दहा मिनिटं बोलायचय सार्थक आपल्याला अजून आता एक मिनिट झालाय
हा जेवाय ऐ काय कराल्यास
बस लो आहे
हम्म का नाहीय
हम्म
हा
हो
कॉलेज सुरू झालं
खुळ्या पंधरावी झाली की अजून किती शिक शिकवणार आहेस मला
ह असंच असंच विचारलो
हम ह
हम्
ह तुझी शाळा चालू झाली काय नाही
ह
कधी चालू होणार
पंधरा जून
पंधरा तारखेला प्रिशु आणि काय जाणार मग शाळेला
जाणार
होय काय
हम्म
आणि
का ना
हम्म हम्म
त पा हॅलो
हा बोलकीि
काय नक ना तसच थांब मी मामीच्या या इथे जातो आणि फोन ठेवतो असंच इथे खुर्च्यावर बसे सारथक बाहेर नको नको इथ बाहेर बस अरे बाहेर बस ये की इथं. हा इथं बस खुर्चीवर मी तर रिक्षेजवळ जातो. रीक्षा अव कणते आ दहा मिनट बोलायचं असतं. फ्री का? कॉलेजचा फ्री नाही ते एक ऍप आहे. दहा मिनट बोलाय म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या फोनमध्ये हे ऍप आहे ना त्यांच्याशी. म त्या फोन मध्ये घेतलं आहे ना म्हणून फोन चालू ठेवायला. काय पण बोललं तरी चालतं. ए प्रिशा अगं माती कुठं खेळायला लागला? ती माती खेळायसाठीच एवढा दंगा घातलेली. प्रिशा सर्दी कमी झाली काय? दवाखान्यातून आणली ना. रेड. या हॅलो हॅलो. हा बोल कुणाचा?
काय फोन आलाय कोणाचा?
होय. आणि काय? आणि काय हागलं का काय? मुतला का काय? काय म्हण मामी काय म्हणायला? टाक पडलं का काय? एक मिनिट थांब हं. शांत बैस.
हा.
हॅलो कट झाला गे फोन कट झाला. हं. कट झाला असल आणि काय? शाळेना मगस केल
आं. जाणार आहे.
ओवा. कवा.
उद्याच्या उदया
उद्याच्या उद्या च्या उद्याच्या परवा. मस्त मातीत खेळायला माज्या पोरगीला सोमारी व्हय? अं बर बर चालते की. आणि?
हं त्या नाही.
हे निघलो बाई आणाय तीन तास जाऊन ड्रेस घालायचा आहे ना.
आणि कंपोस्ट
हम्म सगळं आणायचं.
हा
आणि, आणि काय काय आणायचं?
आणि काय नाही.
काय म्हणलास?
आणि काय नाही.
हम्म, हम्म. चालते. हो काय? हम्. ठीक हाय ठेऊ काय?
येलो
ठीऊ काय.
आ
ठेऊ का
हा
चार्जिंग लावते फोन आता. चार्जिंग लाव जा.